यालाय की कॉल
हा त्यांना आता व्हय व्हय हो काय चाललंय?
हम्म काय नाही निवांत बघ.
व्हय बर कशी आहेस?
मस्त. तू? हॅलो
हा मी पण मस्त आवाज येतोय का तुला
हा यालाय बोल
हम्म ऐक ना एक मला म्हणजे रेसिपी हवी होती
कुटली
अग ते ह्याची बिरयाणीची
कुठली बिर्याणी
मटन बिर्याणी ते कर तुला
मटन बिर्याणी येते की मटन बिर्याणी सांगू काय दुसरी बिर्याणी बनिव का दुसरी कर ना काहीतरी दुसरं बनव बिर्याणीच कशाला पाहिजे
बर मग काय बनवु
फ्राईड राईस बनव किंवा मंचुरियन बनव तसंच चायनीज वगैरे बनव
हा मंचुरीयन बनवू का मग
काय पराठे बनवतीस
चालेल पराठा पण चालेल मंचुरीयन तुला ये त का
येतयकी
बार
मग सांगते काय तू सांगतेस का मी सांगू तुला
तू सांग तुला येत असलं तर
मंचूरीयनची सांगू ना
होय
हम्म ठीक आहे आपल्याला एक ना कोबी लागेल
हा
हम्म बाजारातून चांगला अस हिरवा असा कोबी आणाय च्चा म्हणजे असं जास त पण ना म्हणजे पांढरट कोबी अजिबात आणायचं नाही कारण पांढरट कोबीया म्हणजे चवीला नस तो आणि चांगला पण लागत नाही हं हिरवागार फ्रेश असा बघून आणाय च्चा नंतर हां त्याच्यासाठी लागणारं सांगते तुला साहित्य कोबी आणायचा नंतर अं आपले जे अ सॉस आहेत एक चिली सॉस नंतर टॅमॅटो सॉस
नंतर अ
डार्क सॉस
आणि कॉर्नफ्लावर आणि थोडंस मैदा
हॅलो
ऐकतोय की डार्क सॉस सांग ना
हां सांगितलं ना मी
मध्येच तुझा आवाज गेला ग
रेंज मध्ये नाहीयस का
बरं - बरं ठीक आहे मग डॉर डार्क सॉस
डार्क सोस कुटला
डार्क एक सॉस म्हणजे अ डार्क चिली सॉस अ डार्क सॉस असतो नुसता डार्क सॉस म्हणजे मला वाटते वेगळ्या प्रकारचा सॉस आहे तो म्हणजे मला फक्त डार - डार्क सॉस एवढंच त्याच माहितीए आणि आपल्याला एक मैदा लागेल आणि ईअ कॉर्नफ्लाॅवर एक लागेल हॅलो आणिन हां आता काय करायचं तो कोबी स्वच्छ धुवन चिरून घ्यायचा
आणि कोबी स्वच्छ धुऊून चिरून घेतला की थोडस त्याच्यातलं पाणी निथळयच
ह मिठाच्या पाण्यान धुवून घ्यायचा बारीक आणि अगं तू म्हणतेस ना डार्क सॉस तो डार्क सॉस नसतो तो सोया सॉस असतो
हा तेच डार्क सोया सॉस
हा त्याला सोया सॉस फक्त म्हणतात सोया सॉस चिली सॉस टमॅटो केचप हे स्वास इतके मला माहित आहेत मग ते काय मला ते ह्याची तेवढी रेसिपी माहित नाही मला ते सॉसमध्येध्ये परतायचं हे तेवढ माहित आहे पण ते बॉल्स बनवतात ना ते मला बॉल्स कसे बनवायचे हे माहित नाही त्या बॉल्सची तेवढी रेसिपी सांग आणि मी ती कसं परततात कनाय ते मी तुला सांगेन
हा चालेल चालेल अगं काय नाही तेच कोबी आणायचा तो चिरायचा एकदम बारीक कसा चिरायचा आणि मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचा आणि स्व च्छ धुन घेतल्यानंतर आपले जे पुरणाची चाळण असते बघ त्या पुरणाच्या चाळणी मध्ये त्याला गाळायचं म्हणजे सगळं पाणी निघून गेलं पाहिजे नितळून घ्यायचं ते आणि ते नितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडसं आल्ले आलं आणि लसूण आलं लसूण पेस्ट टाकायचे
हा
आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तुला हवा असेल तर तू थोडसं बारीक चिरून गाजर टाकाय टाकू शकतेस म्हणजे गाजर टाक थोडसं बारीक चिरून ढोबळी मिरची
बरं
ती पण बारीक चिरून स्वच्छ धुवून टाकायची आणि त्यानंतर त्याच्यात मैदा घालायचा मीठ घालायचं आला लसूण पेस्ट मैदा आणि थोडं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आपण कारण की कॉर्नफ्लावरनं कसं जरासं क्रिस्पी होत ना म्हणून आणि बाकी हे सगळे सॉस जे तू म्हणतेस ना ते थोडे थोडे सॉस त्यात पण टाकायचे
हम्म
आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं आणि आप आपला गोळा बनेल असं घ्यायचं पण जास्त पण आ म्हणजे पीठ वापरायचं नाही आणि जास्त म्हणजे कमी पण नाही कारण ते जास्त पीठ झालं तर तुला कोबीचं म्हणजे त्याचा फ्लेवर हे लागत नाही
हा हा बरोबर
जर कमी झालं तर ते आपण जे कोबी आहे ना तो असं तेलामध्ये तळून घ्यायचा असतो ना मग ते तळताना ते फिसकटला जातो विस्कटतं जर कमी पीठ झालं तर असं आहे त्यामुळं मिडियम प्रमाणात त्याला त्याचे म्हणजे मळून घ्यायचं ते पिठ पीठ टाकून
हम्म
हा बाकी तू म्हटलीस ना परतायचं
हा
मग ती प्रोसेस म्हणजे ते तळून घ्यायचं सगळं
बरं
हूं आणि तळून घेतल्यानंतर मग परतायची प्रोसेस तुला माहिती आहे ना.
हो पण जे मी सांगते बघ आता हे त तू बॉल सांगितलेस तळून घ्यायचा आम्ही परततो कसं अ ऑनियन आहे ना सॉरी कांदाय ना तो असा चौकन चौक कोण कापतोय मी कांदा चौकोन चौकोन कापायचा कॉर्नफ्लाॉवरचं पीठ जरा भिजत ठेवायचं आणि तू कांदा भाजायचा आणि तुला ज्या भाज्या पाहिजे असतील म्हणजे कॅप्स ढोबली मिरची एक मी घालते त्यात ढोबली मिरची आणि जरासं कोबी उभा उभा चिरलेला आणि ते चांगलं परतून घेते जरा मिरची टाक आणि लसूण आणि आलं आलं जास्त वापराते आलं जरा कुठून टाकते मी आलं कुठून टाकते आणि एकच लसूणाची पाकळी टाकते आणि त्याच्या नी हे बघ काय करते हे चांगलं तळणा बारीक एकदम मिरची तळून झाली ना सग हे व्यवस्थित तर त्याच्या मधे मी सॉसेस टाकायला घेते सॉसेस मधे मी अ टॅमॅटो कॅचअप अ टाकते सोया सॉस एक अर्धा चमचा आण मला जरासच स्पायसी आवडत ग त्यामुळ मी रेड चिली सॉस जर आणि कॅचअप थोडा थोडस मीठ टाकते आणि हे जरा परतल ना मग ते जरा
हूं मीठ मीठ म्हणजे प्रमाणात कारण आपण ते बॉल जे केलेत ना त्याच्या हा त्याच्यामध्ये पण असणार
हा मग काय करते मग मी ते कॉर्नफ्लाॉवरच पाणी घालायचं सगळं म्हणजे ती चिटकतात ना मसाले भाजल्या नंतर मग ते कॉर्नफ्लावरच पाणी घातलीस ना म्हणजे जरास पिठ तर पूर्ण त्या ग्रेव्हीला येक थिकनेस पणा येतोय म्हणजे जाडसर ग्रेवी होते आपली एक घट्ट अशी
हा
तशी ग्रेवी होत जाता मग थोडसं पाणी ऍड कर ते गरम पाणी घालते मी थोडस पाणी अ‍ॅड करायचं त्यांतर एक उकळी आली मग ज जस म्हणजे जरा जेवढं ते थंड करशील ना तेवढं ते हे होत जातय आपलं आणि जरा अजिनो मोटो वापरायचं प मी शक्यतो घरी करताना वापरत नाही तुला खरं सांगायचं म्हणजे कारण बाहेरच्या जेवणात अजिनो मोटो वापरतात आणि ते आपल्या शरीराला इत क पण असं चांगलं नस त त्यामुळे मी मोठ घरात युज करत नाही हा कधी तरच म्हणजे आपल्याला तरच बाबा आपल्याला स्पेशल असं डिश काहीतरी बनवायचीय तर मग मी बनवते त्याजी हा तर अजिना मोटो वापरते मग त्यांनंतर न काय करायचं ते तळलेले बॉल्स टाकायचे सगळे आणि थोडसं सग सगळं मिक्स करायचं व्यवस्थित एकदम आणि गरम गरम गरम खायला द्यायच. त्याच्यावर जरा असं गार्निशिंग करायला म्हणलीस ना तर लेला उभा उभा स्कोबी टाकायचा जर अस
हम्म एकदम पातळ कापून टाकायचा नाही का
हा परत पातळ असं कबारीक अशी कापलेली आपली अ कांद्याची पात टाकायची त्याच्यावर आणि गरम गरम खायाला द्यायचं एक नंबर
हो हो हो
फार आवडते अगं तुला खरं सांगायचं म्हटलं तर मला गोबी मंचुरियन इत इतकी आवडती ना आणि त्यातल्या त्यात तर चिकन मंचुरियन तर एक नंबर चिकन मंचुरियन ला विशयच नाही इतकं भारी लागते ते
होय का हम्म फार छान लागतं खरंच ते म्हणजे मी कधी ऐकलेल नाही चिकन मंचुरियन
नाहीस
ते पण सेम नाही नाही मी नाही खाल्लेली अजून
हा नाही सेम नाही थोडीशी वेगळी आहे थोडी वेग मी तुला न
हा हा हा चालेल चालेल चालेल नेक्स्ट ह्याच्यात चालेल हा ह हा चालेल ठेव कामा
चल बाय
बाय